हॅलो हा ब काय नाही
एवढा वेळ कस काय लागला मग
जायनीज अदयत
हम्म हो काय
नोटिफिकेशन पडली अन जॉईन झाल
हा हा हा
ह
आणि ती हगट येते काय आम झाले गाडी फास्ट
काय
गाडी फास्ट आहेका म्हणलं का स्लो आहे
हाय बाारी नॉर्मल फू
हो काय मग आता इथून गेल्यावर कुठे जाणार आहे तू वृंदास तिकडं
सााईब येते पणज रूमर जायचं
म्हणजे आजच
हो ना हो म्हटलं होत्या आ काय म काय करते
ते पुन्हा म्हणेल तुला पुन्हा म्हणे
पुन्हा म्ह तुल
किददा म्हणलयाथ लो
तिथ घरी तर दोन तीन वेळा म्हटली रोम
काय
म्हजे इकड याच्या अगोदर
हा ह
ती तर दो, तीन वेळा म्हणली की हो पण ह
हाव का?
ह
जावा मग एवढं म्हणा लागली तर.
पण म्ह श वार
अम काय आता इलाज नाही तेले एवढं म्हणू लागल्यात त्यात तीन दिवस त्रात दोन दिवस
तरीपण
हो.
च घरात द्यायची नाही.
ह हाव काय?
इथ पण द्यायची नव्हती मग दी -दीड -दीडची वे रोज डाउनलोडमध्ये घातलं म ाऊंड ट्विटर, तारक मेहता, डोरेमॉन काय -काय डाउनलोड करून घेतलं.
हम्म
काल एक आलाला नाही
हा हो.
ह मामा एवढा मस्त फ्लॅटटत
ह
हॅलो म व्हिडिओ कॉल केलावतान मम्मी पुण्याला गेली कि तिथं मामा म्हणी, म्हणजे आज तिले -तिला जायला सांग, मामा म्हणे तू उन्हाळ्यात ईली. म्हणलं काय हे करू म्हणल नेलंच नाही म्हणलं का चा आणलंच नाही
हाव का
होय आपण पुण्यात
अच्छा
आता मला घर जाताना दिसत आजच्या रिलेटरचं का नाही काय नाही.
का ओ?
अर्शुनाने घऱ्याचा
का ओ
बूंध्याला गेला ना म
हाव का. मम्मीला समजत असेल ना?
हाईड मध्ये टाकल की नाय समजत. हाइडमध्ये ठेवण्यात ना एक स्नॅपचॅट.
हाव कसा येई मग.
होय, म्हणे की जवळ आले की पुण्याला जाय
काय?
आधी पु मला का
कोण म्हणे मम्मी म्हणे का हम्म- हम्म -हम्म.
अ घर का
हा नाही म्हणलं त बोलायचं नाही म्हण का बोलायचं हम्म -हम्म हा-हा
धरलं तर करती गाडीत.
ह.
तर
हो का बस लाग काय कोणी म
म शरी अ हा.
हम्म. म मला तु ल घरी जावं लागलं पण आता कायला किती दहा दहा वीस द आण आणखी ज सां
प्रॅक्टिस स ना.
हम.
ॅ अकरा ज ऑगस्टची क लगली.
आता एकोणदा जुलै ऑगस्ट ह ना. हम्म.
हा त्यासाठी
हा म्हणजे आरामचे स्कोअर येतणार सिलेक्ट करणारे. त्याच्यामु आमचेच पोर आहे पण तिथं खेळायचं लागेल ना चांगला टीम जितायसाठी त्याच्यामुळे मला खेळता येत चांगलं समजा म्हणजे ह आपलं जाऊ शकतो. असंलश. आ क?
केला न का?
काय? हॅलो. तुझा आवाज कटून रायला.
हो. बस्ट
नाही ना आता उठेन मी मग करन मग जेवायला जाईन.
हा बीथ जाऊ चल बस.
हा ना एवढं लवकर.
बुक ला चाल होत.
काकूंना स्वयंपाक केलता काय इतक्या लवकर? हा.
क
तुमच्या काकूनं स्वयंपाक केलाता का काय म्हणलं इतक्या लवकर? आ. तुझा आवाज कटू राहिला या.
हवा हवा आहे जास्त आणि रेंज कमी जास्त होत
ते बंद करणार ती खिडकी
बंद करते.
कावून
म नयलत हॅडलच नाही झालाय.
तुला एरी पण काय आवडतय ते
खिडकीच नाही बंद करता येत तुला त्या बस मधली चालली मोठी
कायता
खिडक्या बंदच नाही करता येत तुला
तिकडे पाऊस पडला का?
इकडं पाऊस नाही ना.
म्हणजे काहीच काहीच नाही ग काल परवा
काल परवा कायतरी थोडंफार शितोडे शितोडे वगैर जास्त नाही पडला.
हो
हम्म
तू म्हटलं मी बसमध्ये असेल केलं असं तू बोलत नाही म्हटलं. ोर
नाही तसं काही नाही.
ठीक ह काहीच धरणं बिरणं काहीच भरेल नाही या वेळेस
नाही ना माझे फोटो कसे आले?
चांगले आलेतय
हो का
हम्म
हम्म हम्म ह मस्त
मला नाही आवडले पण ते गार्डन मधले फोटो
मस्त आली ना?
मला ते एकच आवडला रोड वरचा
हम्मम काय जेवण केलं म आज?
टमाट्याची चटणी दिली होती.
जाऊन केल जेवण इकड आल्यावर बी केलं जेवण? बसमध्ये? बबर हम् हम् हम ददीी उबर एकट चे काय म्हणा आता
हो आ
हॅलो
काय
दिदी रूमवर एकटी शिकते म्हणलं
नाही नाही दिदी घरी जायेलय.
हा काय
हा
मग आज तुम्ही जाणार नाही का आता?
हो
हं हं हं स आहे म हम्म
काय वडलं
सही आहे म्हणलं हम्मम
सगळे शेत बसले हिरवे हिरवे झाले
होा ना
कालाम गेल्लो शितचलच्या
हम्म ककर श जायच्याकडं
हाय ते चार साडे चार
आणि पप्पा याकडचा
हा शेती शताच्या शेतीच कर तिची मम्मी रत अ पप्पा पण रोष हो त
हो का
पप्पा कधी कधी उधड रोजान पण घेतात. ते त्याच्याकडे बैल आहेत ना.
हो म्हजे हा ठीक आहे ना चांगल आहे.
चांगलं आहे घरगिर चार चार खोल्या आहेत. चार खोल्या आहेत ना.
हो काय
पुढं अस अंगण आहे. गोठा आहे मोठा‌. मोठ आहे. लय जागा मोठी आहे. तुझा भाऊ एकच आहे.
हम्म
मग काही टेन्शन नाही. त्यांची वर
मग हाव ना. हम्म हम्म हम्म
व चांगली सगळ्याचे पोट का बोलाय काकु मस्त बोलतात.
हो हो हो. हो काय.
मग ते काय गावाात येत ते शिकेल आहे. हॉस्टेल मध्ये पाचवी पासून राहिले गवर म्हणजे हॉस्टेल मध्ये
हा हा
अमरावतीची आहे. पण वाटत नाही आमरावतीची म्हणून.
ती अशी गावरानसारखी बोलण आहे.
कुठे राहिली होती हॉस्टेलला.
होव का.
गव्हर्नमेंटच्या हा
हम्म हम्म
काऊन थांबना होऊ देना बारा मिनिट.
बाराच्या आत ठेवा लागते.
नाही होऊ दे कम्प्लीट.
दहा मिनटे असतात कंप्लिटली.
एवढा काही विषय नसतो ते. ते फक्त एकशे ऐंशी मिनटं कंप्लीट करण आहेत तुम्हाला. कस तरी बारा बारा करू करू.
हा
छत्तीस बारा बारा छतीस त चौदा कॉल पंधरा विस कॉल व पंचवीस कॉल मध्ये व्हायला पाहिजे ते. मला तर तीस तर लागतात वाटते कमप्लीट व्हायला.
म हे दहाच झाले आता. नऊ दहा नऊ
हाव काय. अरे ते काय विषय नाही. माहे झाले. आता हे सव्वीस सत्तावीस आहे.
कायं क ताली.
सौवीस सत्तावीस आहे.
हॅलो
सव्वीस सत्तावीस झाले म्हणल.
इतके कस काय?
हम केले असे त्यातले काही सात आठ कॉल झिरो सेकंड वाले आहे ना.
हा हा
हम्म जे की लागले उचलले नाही. असतच ते विषय हम्म साडे अकरा पासुन हम्म साडे अकरा पासुन कधी समजत नाही का. मग
काय जातो पाचशे
हाव काय.